आ कट झाला की काय?
आपोआपच कट झाला आणि सबमिट पण झाला.
लगेच सबमिट पण झाला?
हा असं का, कधी कधी होतंय काय?
हा माझं पण तस झालंय सोडा परवा दिवशी, म्हणजे एकट्या लेडीज लावल्या आणि फक्त एक- दोनच मिनिटं बोलली बघा मी. म्हणजे दुसरा मिनटं पण पूर्ण नाही.
आता हे आपण तीन मिनिटं तेरा सेकंद बोललोय. तेवढ्यातच, आपोआपच कट झाला आणि म्हणजे सबमिट
सबमिट झालं काय? मग ते आपलं सेकंड शिल्लक राहतात घ्या. मग तेवढं आणि पुन्हा आपल्याला कंप्लीट करायला लागतात वाटतं.
आसं पण असतय काय?
हा असंय. म्हणजे आता अ एक - दोघीजणी मेसेज केल्या होत्या, मला. की म्हणजे आम्ही पण त्या कार्य ॲपमध्ये आहे. जर तुम्ही कॉल करणार असाल, तर आम्हाला करू शकताय. मग त्यांना एकच कॉल केला. तोपर्यंत तर त्यांचं म्हणजे ते हे संपलेलं. लिमिट. म्हणजे एकशे ऐंशी, असं कायतरी मिनट वगैरे असतय वाटतं. हा मग ती त्यांच संपलं. मग तिन, त्या लेडीजन तिज्या बहिणी च्या मुलगीचा नंबर दिला. ती पण मेसेज केली की असं -असं आहे. आणि मला करू शकताय. पण त्याला कराय लागले मग मला वाटलं, माझंच एकशे ऐंशी ज लिमिट पूर्ण झालंय, वाटतं. बघितल्या नंतर ना मग, ते एक तीन -चार वेळा लावून बघितले. त्यातच एक अर्धा तास मग त्यांना नाही लागला. मग त्या म्हटल्या, आमचं लिमिट संपलं असणारय घ्या. राहु दु कोणाला तर लावा म्हटल्या.
हा, ह. मग येक- येकदा म्हणजे, एका व्यक्तीला, पाच वेळा कॉल करायचा असतंय काय?
व्हय - व्हय.
मग पाच पेक्षा पण दहा, म्हणजे जास्त कॉल लागतात की. ते कसं काय?
ते काय नाही मला माहित. पाच तर म्हंटली बघा मला.
कसाय, मला एक जण लावलेल्या. मग त्यांच्यासोबत माझे पाच कॉल झाले. आणि त्यांचे त्यांचे पण मला पाच आले. मी पण त्यांनाला पाच केलेत. काय?
हं.
आणि त्यांच्या लक्षात नाही आलं. त्यांनी मला पाच केल्यात अस़ं.
ह, ह, ह.
ताई माझा शेवटचा राहालाय. मी करतेय म्हणाली. ठीक हाय करा म्हंटलं. तो पण त्यांचा सहावा कॉल होता. आणि नंतर त्यांनी काउंट केल्यानंतर. अहो, सहा कॉल झाल्यात तरी पण तुम्हाला लागलाय.
ह, ह, ह, ह. ह, ह, ह मग काय माहीत नाही, मला पण.
टेक्निकल काय तरी त्याचं. मग सहा -सात सातवा ट्राय करतो म्हटल्या तर. सातवा पण लागला.
ह भारीचय की. ह. मला पण काही एवढी आयडिया नाही. सोडा त्याची. हा, हा.
आ कधी- कधी म्हणजे एकतीस सेकंद जरी बोललं. तरी पण कॉल, आपोआप सबमिट होतोय.
ह, ह, ह, हं.
मग ते सेकंद कमी पडल्यानंतर. काय फरक पडतोय, कि काय माहीत.
काय माहीत नाही, सोडा. मग तेवढं खर आपल्याला आणि पुन्हा शिल्लक राहतय, वाटतं ते. म्हणजे आपण बोलू शक ते नंतर आणि त्याचं कायतर. माझा पण पय परवा. दोन मिनिट झाले, आणि कट झाला. मग पुन्हा मी ब लावला होता ना, पहिला. त्या म्हंटल्या लावू शकते मला, लावला होता. मग नंतर त्यांनी लावला.
हा, हा.
त्यांनी लावल्यानंतर, पण मग त्या एक सात मिनिटं बोलल्या. तोपर्यंत तो पण कट झाला.
हा.
मग परत काय म्हणजे, आमच्या दोघींच आम्हाला वाटलं की, आमच्या दोघींच्या मोबाईलमध्येच. म्हणजे असं काय तर टेक्निकल इश्यू असणारय वाटलं. मग परत आम्ही काही त्या दोघींना एकमेकांना लावलाच नाही बघ. राहुदे म्हटलं उगच ती कट होण आणि मग ते. आपल्याला तर सांगितले दहा अकरा म्हटल्यानंतर आपल्याला एक दोन तीन किंवा सात मिनिटात खट झालं म्हटल्यावर मग हेच. केलं मग मी.
हा म्हणजे एक्स्ट्राचं नंतर लागेल असं वाटलं.
हा ला लागेल असं वाटलं मग त्यांचा पण एक सात मिनिटात कट झाला. मग नंतर ना मी ग्रुपला बघितले की त्यांचा म्हणजे तो प्रॉब्लेमच आहे त्यांनाच तो प्रॉब्लेम होता वाटत भुतेक.
मोबाईल ला.
हा त्यांच्या मोबाईलला मग त्या म्हटल्या की नाही मलाच प्रॉब्लेम आहे म्हटलं माझा एक. एक कॉल नाही म्हट नीट सगळेच कॉल कट झाले म्हटले.
बापरे म्हणजे. काय काय कुणाकुणाला जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्या शंख्येचे निरसन करायला पण हे होते ना.
हा हा हा तेच की भरपूर जण टाकत असतात.
हा आणि सगळं हँडल करणं पण अवघड आहे त्यांच.
होय खर ते प्रत्येकाना समजून घ्यायला पाहिजे एवढं पूर्ण एवढं असत की. मी एवढं आता एवढं हे केलं परंतु फक्त मी एकच हे टाकलेलं ग्रुप. ग्रुपला मेज ते पण माझ चालू होत नव्हतं हे आणि मग. त्यानंतर विचारले मग त्यांनी म्हटलंय की दोन. म्हजे दोन नंबर वापरला असणार नाही म्हटलं मी एकच वापरलंय. हेल्प मेन्यूवर म्हणजे बटनावरती क्लिक. करून बघा म्हटल्या मग ते मी दाबल्यानंतर म्हणजे माझं लगेच चालू झालं. म्हणजे मी कधी काय त्या ग्रुपला पण नसते सोडंखर फक्त वाचत असते जास्त पण वाचते. येत नाही सोडा एकदम दिगाना पडलेला असते मग. ते वेळ पण नसते आपल्याकड हा. हम्म ऐंशी ऐंशी नव्वद. आपण ओपन केलं म्हट की ते पूर्ण भरलेलेच असते.
ह पण चांगलंय म्हणजे. जर समजा आपल्याला काहीत आडलं तर आपण. रेकॉर्ड स्क्रीन जरी करून टाकलं तर पटकन त्यांनी त्या शंकेच निरसन.
हा बरोबर. बरं आहे हो म्हणजे काय म्हणते मी हा तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे समजा तुम्ही एकदा मेसेज केला त्यांनी त्यांचं निरसन करत. पण तुम्ही कनटीनुव त्यांना असा. पिढत बसलं पण चांगलं नाही आता त्यांनी मधी काय सांगितले होती कि ते एक चार दिवस किंवा. दोन दिवस बंद आहे. मग ते बंद आहे म्हटल्यानंतर पण समोरच्या व्यक्तींनी जरा शांत बसलं पाहिजे ना. तुम्ही कंटिन्युअस त्यांना हे करताय म्हटल्यानंतर मग त्यांना पण जरा एडिटिंग होतेस की.
हम्म आणि कसं आहे. प्रत्येक गोष्टच प्रत्येकाला कळावी म्हणूनच तर ते ग्रुप केलाय ना.
हा.
ग्रुप केला नसता तर मग प्रत्येकाला कसं पर्सनली फोन करून सांगण. पण ते. त्यांचं ते मो म्हणजे चांगलं आहे ते म्हणजे प्रत्येक शंक्येचं निरसन करणं. आणि उलट आता उद्याच आपलं टास्क हे कमप्लीट झालं समजा तर आपल्याला पुढचा टास्क. त कुठु मीळणार हे आणि टेन्शन पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे.
होय होय.
कारण एकतरी नवीन त्यामुळं. ह् म्हणजे आपल्याला जमेल का हे पण टेन्शन आहे ना.
हा होय. सगळेजण एवढं फास्ट कराव लागलेत क नाही. विचारायचं कामच नाही कंटिन्यू हे आपला ते जे काय चालू आहे ते काम चालूच आहे.
मी तर पूर्ण दिवस दिलाय त्यासाठी.
हा मी माझं तर लत आज नाही आज मला दिवसभर वेळ मिळालाच नाही. आणि दिवसभर कसं कामात असल्यामुळे दिवसभर मला तर अजिबात वेळ मिळत नाही फक्त संध्याकाळी ते पण स्वयंपाक वगैरे आवरून मग ते पण कसं कोण अवे्लेबल असेल नसेल. ह्याच्या वरती पण असते ना
मी दिवसभरात फक्त एकदाच फोन हातात घेत होतो माझ्या मम्मी कोण आलाय त्या म्हणजे येईल त्या वेळेला मी बोलत होतो पण आज दिवसभर मी कंटिन्यू नुसता अशी फोनवरच आहे हचा झाला की त्याला त्या झाले की मला अस ताई तुमचे किती राहिल्या मी करू काय मला तुम्ही करताय काय असं
हा मग तेच चालू आहे आता माझं काल तसं झालं होत सोडा तर तेवढ्या अवेलेबल पण पाहिजे तर हे सगळ्यांना मेसेज गेल्यामुळे सगळेजण मग हा मी करू का तू करू असं चालू आहे सगळ्यांचं कारण नेमकं ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही व ज्यांना गरज आहे ती व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असंय ते
आणि म्हणजे रेग्युलर रुटीन कामातन पण वि व्यायला पाहिजे नाही कसं होतय आप आपण पटपट कामावरतोय आणि मोबाईल घेऊन कुणाला तरी फोन करायला बसल की नेमकं ते कामात असते आता मा माझ्या बाबतीत तर तसच झालंय. मी जिला करत होतो ती म्हणजे छोटं बाळ आहे तिथ बाळणतीन होती.
हम हम हं
ती तिचं बाळ झोपलेलं आहे ह्याच्यात मला फोन केली. की हे आमची माझ्यासोबत असायचे मग त्यातनं पण ॲडजस्टमेंट करून करून हिला जरा कुळांकड वगैरे पाठी मग देऊन घरात थोडा दंगा वगैरे करत बसल्यानंतर मग् ममी रूम मध्ये बसून ते आजचं पूर्ण केलं
हा हा हा हां.
बर्यापैकी आज माझे कॉल झालात सोडा
हा हा हा माझा अजून पण नाही माझा आता सतरावा काय कायतरी चालू आहे बघा आज
होय काय तीस पूर्ण व्हायलाच मिळत ना कंपल्सरी उद्याच काय टायमिंग काही नाही ना कळालं.
हा नाही काय कळायलं सोडा खरं उद्यापर्य क्प्लेट मग उद्या संध्याकाळपर्यंत जरी केल तरी पण चाल तर उद्या दिवसभर तर वेळ मिळाला पाहिजेलच की.
हा.
हम्म आता बघायचं कसं तर उद्या सकाळी आणि कुणाला तर लावायचं.
हम्
हम्म संध्याकाळी आल्यानंतर आणि बसायचं
आपल्या वेळेनुसार करायला पाहिजे ते आ
हा सुट्टी घ्यावं म्हटली तर सुट्टी पण देणार नाही परवा पण माझं काम होतं बीएड च फॉर्म भरायचं होता आणि मग दु नंतर सांगून आले होते आणि त्यात कस तब्येत बिघडल्या अस कणकण सर्दी ताप कणकण होती आणि त्यात असं बीपी लो होत होता दोन दिवस ते दाखवून आल्यामुळे पण अस कंटिन्यू चक्कर येत होती मग त्यामुळ दुपारनंतर त्या दिवशी पण सुट्टी घेतली घरचे म्हणत होते सांग जा दोन दिवस सुट्टी द्या म्हणून
हा हा
कशाला म्हटलं आता ह्यावेेस जॉईन झाले आता पुन्हा म्हटल्यानंतर उगंच लगेच मागणं बरोबर पण वाटत नाही नाही
आणि आता शाळा चालू झाल्यात लगेच चालू झालं काय असं पण
हा आजच पण होते म्हणून नाही मागितली. मग फक्त परवा दुपार नंतर होते घरात ते पण मॅडम काय म्हणत होत्या नाही. तो आता आज पहिला स्टार्टिंगला कम्प्युटरचा क्लास आहे. आणि तुम्ही आ तर जावा आणि भरुन या जावा. मग एक तासाभरात काय होणार आहे सांगा. मला घरी यायला एक पंधरा मिनिटं पुन्हा डॉक्युमेंट घ्यायचं. पुन्हा घरी कोण आहे का नाही बघायचं मग तिथं कॅपेत जायचं. तिथे पण गर्दी असणार.
होय.
हम्म, काम नाहीच आहे ते शेवटी मग आले तीन वाजता अ आले चहा तेन करून पिले मग घेऊन गेले मिस्टरांना मला सोडले. आणि मला बरोबर सव्वा सहा वाजले बघा. तीन सव्वा तीन वाजल्या पासून सव्वा सहा पर्यंत होते. म्हणजे माझ्या समोर पण हे होते दोन चार जण होते. आणि त्यानंतर त्यांचं भरून मग माझा नंबर येऊपर्यंत झाला. म्हणजे एक दोन दिवस जात होते. मी संध्या काळी सहा, साडे सहा, पावणी सात वाजता तोपर्यंत त्यांच कस बंद व्हायची टायमिंग होणार. हा मग आमचे कामगार लांबून येतात. पर गावी आहेत हे आहेत असं. सांगून मग ते घरी पाठवले दोन दिवस.
आणि आपण आपल्याच टायमिंग नुसार बघणार ना.
हा आपल्या टाइमीगनुसार म्हंटलं मग मला पण ते हे होईना. मग त्या म्हटलं की दुपारी या. मग त्या दिवशी गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लास्ट डेट होती. त्यामुळे जरा आणि जरा गर्दी झाली.
हा.
सव्वा सहा वाजले बघा.
लास्ट डेच्या दिवशीच जास्त भरगच्च भरलेलं असतय.
हा भरगच्च. आणि मग अ काय तर सोळा तारीख लास्ट होती. मी पंधरा तारखेला गेलते बघा.
हा हा.
हम् मग कस त्यावेळेस गर्दीच होणार. आणि पंधरा सोळा तारखेला आणि सर्वर डाऊन वगैरे झाला म्हटलं, की झालं म्हटलं, कल्याणच.
आणि जो लास्ट दिवस असतोय कणी त्या दिवशी जर ते ती वेबसाइट बंद पडली. किंवा ती वेबसाईट ओपन होवूस तोपर्यंत कितीतर दिवस आपण वाट बघत राहायला लागतय.
मग त्या तोपर्यंत आपली डेट होत्या संपत्या.
हा.
हम्म मग काहीच उपयोग नाही ना.
वेबसाईट पहिला ओपन पाहिजे. लिंक सगळे सबमिशन झाले पाहिजेत. मग कुठ तरी आपल्याला नोटिफिकेशन येणार.
होय. तेच तर महत्त्वाचं आहे हे करत करत हे आप लं बघणं मेन म्हणजे महत्वाचं आहे. मग मॅडमांना म्हटले नाही म्हटलं मी दुपारनंतर जाते म्हटलं.
हा हा.
हम्म, म्हणजे कारण किती वेळ लागेल, काय लागेल हे मला पण सांगता येणार नाही म्हटलं तुम्ही सांगणार म्हटलं आता बाराला जावा आणि दीड ला या. हे शक्य नाही. म्हंटलं कारण मला जायलाच एक तिक घरु घरी जाऊन तिकडं जायचं. म्हटलं, एक अर्धा तास धरा म्हटलं.
हा.
त्यानंतर तिथे आणि किती वेळ लागल. हे काय माझ्या हातात नाही आहे म्हंटलं, ते भरणाऱ्यावर हे आहे म्हटलं सर्व्हर डाऊन होईल काय होईल हे सगळं आपल्या काय हातात नसणार आहे.
हा.